हा
हां हां तुम्ही मध्ये आहे तुम्हीच काय
होय होय रेंदाळाच आहे होय होय रेंदाळातच आहे
हा हा हा ते सकाळपासूनून मांदा मग झेंड्या चौकात
हा हा
कुठ होय
इथे शिंगार गले
कुठं शिंग हिथं झें झेंडा चौकातच काय
हा हा विठ्ठल मंदिर
हा हा हा म्हणजे ते वनचॉईस दुकान आहे तिथं काय
हा हा चारज दुकाना आहे तिथं
हम् ते आमचंच नाही दुकान
चॉईसचं काय
हम् हम तुम्हाला आता बघितलं असेल कुठ तरी पण आता तुम्हीचय काय माहिती
तेच माहिित नाही हा ते बसले नाहीत काय
हा आता ते मिस्टरांना माहत असेल हो मग तुमच्या बहिणीनी सांगितलं इथं दिलंय तुम्हाला मग ते त्यांना नाव वगैरे काय माहित नव्हतं ना ते म्हणजे तुम्ही कुठे राहताय ते
हा हा होय होय मग हा माझ्या मावशीची पर्गी
हा हा हा
मला ते म्हंटली रेधायच्या पण कोण त फोन केल त्या मग नंबर दे म्हटला मला
हा हा मीच त्यांना सांगितलं काल घेते म्हणून मग त्यांच्या लक्षात राहिलं नसेल मग मी ज बघितलं ग्रुप मध्ये पण तुमचं काही घावलंच नाही नंबर ते
हा हा
असल तुमच्या मिस्टोरंटचं नाव काय
स्वप्नील भोसले म्हणजे लखन म्हणतात त्याच नाही
होय काय म्हणजे हना ओळखल नाही ते
हा हा
ते विठ्ठल मंदिर समोर दुकान आहे ते आमचंच म्हणजे आमच्या मिस्टरांचंच ते सुहेल मोमन म्हणून आहेत हा हा रोडला आहेत हा हा ते गिफ्ट शॉप आहे ते
हा हा हा
हम्म हम्म ते बाजार ते होता म्हणून आज ती मुला आली चार वाजता त्यामुळे ते मेसेज केला की येते येतेत काहीतरी मागते करते त्याच्यात जाऊून घे जातय ते तुम्हाला किती मुलं आहेत
मला एक मुलगा आता वर्षाचा आता गेल्या महिन्यात वर्ष जात हम्
हा हा हा हा
हम्
असं आहे मग तुमचे लग्न किती वर्ष झालं आता हा
होय ह
आणि काय म्हणताय स मला दोन आहेत एक मुलगी एक मुलगा हाय
होय
हा एक पहिलीला हाय आता एकशे नर के जी ला आहे तिथ येडगु म येडगुड मध्ये घातलंय ना
होय हा हा
असं आहे तुमचे किती झालेय टास्क टास्क मध्ये कॉल कि झाले आता
मला आता सोळा झालात तुमचा म्हणजे आता मी तुम्हाला केलं की सतरा होत्यात
होय काय
बरय
म्हणजे कधीपासून चालू आहे त्या तुमचं हे
आता मला दिदीने आमच्या शुक्रवारी सांगितल्याली शुक्रवार शनिवारी मग ते शनिवारीवर काय तर बंद असत ते वाटत म्हणजे कि असतात ते हा त्यामुळे मग मला टास्क आले नव्हते सोमवारीे आले
हा हा हां मग तोपासून करताय काय तुम्ही
होय स्वतः अपश्न करते
हम हम ह मला पण येऊन लय झालं हा
अ तुमचे किती झालेत मग कॉल
की तुम्हाला धाववा आहे आता
हा हा
काय करायचं समजतच नाही मग तुमच्या दिदी त्यांनाच मी एक दोन हम् ते पूजा तई नाहीत का त्यांना
ती म्हटली मग तिला पण केल त कॉल मग तिचा एक्ं मिनट पूर्ण झाली नाही म तिला म्हण तच पाच स वेळा केलतो मग ते एकशे ऐंशी मिनिटं पूर्ण झालीत ना
हा हा हां म्हणजे तुमचे झालेत काय असं म्हणजे आज केलता काय तुम्ही
आज केलत की आता सकाळीच केलतो म सकाळीच नंबर दिली मला
हा हा हा मग लागलाच नाही काय माझ्या माझ्या बरोबरच झालं त्यांच एक व एक दोन वे मग आता नाहीच लागत काय
नाही म्हणजे ते मी तुमच्या संघ बोलो नाही दहा दहा मिनटं असं एकशे ऐंशी मिनटं झा की मग परत लागत नाही फोन तुम्हाला मग
लागत नाही त वाटत. हा हा तेच किती जणांना हुडकायचं आणि किती जणांना लावायचं असं झालंय ते.
होय मी पण पाच सहा जणांनी मेसेज करून टाकलोय, कोण नाही म्हणते आ जॉईन झालय माझा आलं नाही टास्क
हा असंच झालंय ते आणि कोणाला टाइम असल्यावर आपल्याला नसतय आणि त्यांना असल्यावर आपलं असं होतय आपल्याला असल्यावर त्यांना नसतय
त्यांना नसते. हा
आता एकाला आणि आता करायच- बाजार झाला आता ते नीट करून ते ठेवायचं. बाजार ते झालेलं. हा ते बाजारला मी जाऊन आली ना, आता मग.
हा हा.
हम्म आज झालं. काय म्हणताय आणि? तुमच आवरलं?
नाही. आता सुरुवात करालाय, ते ह्यास्नी विचारलो काय हो.
काय म्हंटलं?
मी ह्यास्नी विचारलो काय करू? जेवणाचं.
हा हा हा.
त्यांनी अंडी कर म्हणलेत माझ्या सासूबाई पण नाहीयेत ना, तिकडे गावाला गेल्यात.
होय काय. ह ह.
हा, मग बाबा, आई तेना का हयच जरा भाजी म त्यांच्यापुरती करायची
काय नाही, लय असताय. तरी तुमचा मुलगा अजून लहान आहे ना. मोठे झाल्यावर लय असतय त्यांचं पण, लहान असल्यावर वेगळं, मोठ असल्यावर वेगळं असं आहे.
होय. सगळं हेच आहे.
दमवतो काय?
चालयाला लागलाय, मग आता हीकडं, तिकडं. पळतया
होय. तवा तर लय लक्ष द्याय लागतय.
होय. तिथं बाहेर एक कट्टा हाय तिथं कट्ट्यावर जाऊन बसतोया.
होय न हित म्हणजे विठ्ठल मंदिरा समोर तुमचं घर आहे काय तिकडं, तिकडं आहे काय?
नाही ते हा, हा, शिंगाऱ्यांचा वाडा आहे, तिथे त्या रोड लाच आहे.
काय?
आतलं, समोर ते बोळ नाही का, ते शिंगारांच्या दुकान समोर बोळ आहे बघा.
हा हा.
शिंगाऱ्यांचं किराणमालाचं दुकान आहे. हा त्याच्यासमोर बोळ आहे, बघा तिथं. हा तिथ हाय. हम् हम्.
हा हा. ह ते आम्ही ये जा करतोच नाही, तिथे दुकानला गेलो बिलो तर तिथन
चॉईस ला काय हाय दुकानला शिंगारंच्या, हा हा.
हा, म्हणजे आम्ही त त्यांच्या पण दुकानात गेले तर तिथनं जातोय करतोय नाही.
होय हा हा.
ते पण आता ओळख असं, ह्या टास्कमुळे आता ते ओळख कुठन कुठं निघाली.
निघाली होय ह्याच्यामुळे वळ
तुमच्या बहिणीकडे हां.
होय, आता कुठ हुडकायचं कुणा, कोणाला कुठले ओळखीचे आहेत कुठली काय?
व्हय तेच की, आता हे कुठन तुमचे व्हुईत. तो इथल्या इथ असून आता तुमच्या बहिणीकडनं ओळख निघाली.
तेच क हा
त्या पण चांगल्या बोलत होत्या.
होय.
हम्म हम्म त्यांनाच आणि केेलता मी मेसेज आता मग त्यांनी काय तुमचाच नंबर पाठवलेला वाटतं मग मला पण डिलीट केला वाटतं ते नंबर देतो म्हटलेले. तुमचाच असेल मग ते.
हा माझचं आसल.
हा मग तुम्ही कुणा कुणाला आत्ता केलतात ते त्यांचे नंबर आहेत आता तुमच्याकडं.
हम्म हायत की. एक सांग यावरती. हा चालते करते की.
हा हा म्हणजे मी नंतर त्यांना करते हो बघून असं म्हणजे माझं पण जरा होतेल. राहिलेलं तर आता माझे दहा झाले आता पुढं असं पुढं पुुढं येत जातात काय ते टास्क.
हा आपले कॉल पूर्ण झाले की मग हे करतायत.
हा हा तीस व्हायला पाहिजेत नाही पूर्ण.
हां.
हां हां हां.
हम्म.
मुलगा दमयतोय काय?
लय दमयतोया नुसत इकडं पळ तिकडं हो करतोया हे घे ते गे.
ते घे तोंडात घालेल विलेल ते लक लक्ष द्याय लागतय.
होय.
कधी मोठं होतय म्हणतोय परत परत असं वाटतंय लहान होते तेच चांगले आहे.
खरंच की ती जनमल्यावर एक वेगळ नंतर चाल तेच एक वेगळं, मोठं झालंय की ते वेगळं. आणि मोठं झाले की बघा हे बघा ते वेगळंच.
आमचे तर असे जात आमच्यात कसय मुलांच्या दोघांच्यात एक वर्षाचाच फरक आहे ना. सगळं त्यांचं एका सारखंच असतय एकाला बाथरूम आलं की दुसऱ्याला पण लगेच येतय. ते जुळी नसते का तसं काम झालंय त्यांचं. होय एकाला काय पाहिजे की मग ते दुसऱ्याला पण पाहिजेच. असं झालंय ते. आणि काय तुमचं शिक्षण किती झालंय?
माझी बारावी झाल्या... कॉमर्स
हा हा हा... मग तुम्ही पुढे... असं नाही शिकला काय काय?
नाही म्हणजे कसं, माझं शिक्षण झाल्यावर आमचं वडील वारलं ना
हा हा हा
ते वडील वारल्यावर काय आमच्यात कसं एक वर्षात च्या आत लग्न करायच नाही तर तीन वर्ष झाल्यावर लग्न पण मग वर्षाच्या आताच लग्न केलं
हा हा हा, मग तुम्हाला बहिणी वगैरे असं काय नाही काय?
भाऊ हाई की मोठा, माझ्यापेक्षा दोन वर्षाने मोठा हाय
हा हा हां म्हणजे तुम्हाला बहिण नाही सख्खी
सख्खी नाय... चुलत हायता
हा हा हा.
हम्म.
अस म्हणजे कॅम्प्युटर कोर्स पण झालाय.
होय झालं की तीन मिनिट आली. झालंय बेसीक हां. एम एस सी आई टी हा.
हा हा हा.
होय
होय... जॉब आल्या तसं... सर फोन करत्यात, खरं मुूलं बारकाय म्हणून अजून नको म्हणतात... म्हणजे ह्याला हे अजून म्हणजे असं दुकानातच की टॅली अन ते म्हणजे काय तर आणले की परचेस आपलं हे करायची... टॅली मारायचीए नायतर तर कायतर असं, आपण कायतर विकून त्याचं ते हे करायचं, असं
हा हा हा आलेत होय हा हा हा मी पण तसं तर करायचं म्हणाय लागल्या, पर तुमच्या त्या त्या बहिणीकडनं सगळं काळ, म्हणजे माहिती घेत ली ना थोडी
हा हा
करायसाठी म्हणजे असं कोर्स कुठलं चांगलं ते, ते पण शिकलेत नाई?
होय होय, शिकलं की ते होय, आधी करत होती की लग्न झाल्यावर
हा, मग त्यांच्याकडूनच विचारून घेतलं आता, मग त्याच म्हटल्या टॅली वगैरे केलं तर चांगलंय
होय, आता तुमचं शिक्षण काय झालय मग
माझं नववी झालंय तसं म्हटलं तर मग आता, बारावीचं असं द्यायचं असं चाललंय म्हणजे मुलं मोठी झाल्यावर ते डोक्यात येतय नै मुलं लहान आहे तोपर्यंत काय डोक्यातच येत नाही, आता हे कसं शाळेत जातेत दिवसभर नसतेत
हा हा
त्यामु जरा आता ते डोक्यात आलंय, जरा बाहेरून असं द्यायची एक्झाम म्हणून
होय चालतंय की विचारून बघा, चौकशी करा
होय, पण ते अकाउंटिंगच जरा, अवघड असतय नई?
नाही एवढं अवघड, काय आपण लक्ष देऊन केलं की एवढं नाही काय वाटत माझं झालंय ना आता हम् तेवढी ती आपली टोटल तेवढी बरोबर यायला पाहिजे
होय नं, ते ते जायच्या आधी तेच म्हणत्यात म्हणून ते भीती वाटायला लागल्या त्या अकाउंटिंगचे
म्हणजे कुणाला अवघड जाते तर कुणाला सोपं जात कणाला मध्यम हे होतय हा त्यामु लोक कसं दो्हीकडनं पण बोलतात प त्यामु हे होतय आपण गेलो नाही आलं असं हे होत ना